आवाज येतो का? आवाज स्पष्ट आहे म्हज
आवाज स्पष्ट आहे.
रिंगटोन आवाज रिंगटोन दिसली पाहिजे ना त्याला मग रिंगटोनच बघते ना आता काय करायचं ते.
आता बंद करून परत हे कराय लागणार. हा ठेवा हा. हा. चालूच हे
बंद केला का? हां. रिंगटोन च पाहाव लागेल ना आपल्याला. मला कळालं पाहिजेल ना नाही. पण फोन. दोन मिनिट बघते ना त्याला काय करायच ते.